हां हॅलो.
काय करालेस?
काय नाय बस सुरग तिंक
काय कर
काय नाय रिल्स बघत बसलोय.
हां हां आपल सकाळी झालं.
काय?
इंजेक्शन मधला डिफरन्स सांगाल तस, त्या सात गोष्टींमधला डिफरन्स सांगत नव्हतस.
हा सांगत होतो सांगत होतो.
हां.
काय राहिलं आता इंजेक्शन सांगितलं.
इंजेक्शन सांगितलंस की बॉडीत दिल्यानंत तर ते सग
हा त्यात डायरेक्ट इफेक्ट येत आय इंजेक्शन सांगितलं?
नाय सांगितलं सांग र परत.
अ बघ इंजेक्शन ब टॅब्लेट कसं ते विरगळायला लागतया मग त्येचा इफक्ट होणार. तसं इंजेक्शनच कस तर डायरेक्ट ब्लड मध्ये देतात म्हणजे बॉडीत देतात. ते डायरेक्ट ब्लडमध्ये पसरते आणि लगेचे ईफेक्ट होते इंजेक्शनचा. त्यामुळे इंजेक्शन इंजेक्शन न आपल्याला लगेच बरं वाटते.
पण आता मी काय म्हणतोय.
आ.
इंजेक्शन तुला कुठ दिलं हातात दिलं बरोबर आहे.
हा.
म ते हातात न पायात कस काय जाते?
ब्लड आपलं असतंय आपल्या अंगात रक्त असतंय
हा.
आं.
हां.
ते रक्त काय होत असतय पूर्ण बॉडीवर फिरत अस
म्हणजे पण कुठन कुठे फिरत असते ते?
हे बघ अ पहिला रक्त असते ते हेच्यात जाते. अ म्हणजे रक्ताचे पण दोन टाईप असतात. एक ऑक्सिजन असलेलं अन एक ऑक्सिजन नसलेलं.
हां होय!
म, हा. एकत ऑक्सिजन अस ऑक्सिजिनेटेड ब्लड. आणि डी ऑक्सिजिनेटेड ब्लड. असं दोन टाईप असतात. ह. म्हणजे त्यात तो ऑक्सिजन पहिला हार्टमध्ये दोन भाग असतात एकात ऑक्सिजन वाला असतंय. ऐकात ऑक्सिजन नसलेलं येतंय. म्हणजे ज्यात ऑक्सिजन नसतोय. ते रक्त जातंय फुफुसात. आणि फुफ्फुस आपण आपण श्वास घेतोय. त्यातला ऑक्सिजन फुफुसातन त्या रक्तात घालतंय. आणि ते रक्त परत हृदयाकड जातंय. हार्टकड.
हे बघ दोन असत्यात. ऑक्सिजन असलेली आणि ऑक्सिजन नसलेली.
लेले हा.
ज्यात ऑक्सिजन असत्या, ते काय होते.
अ फुफुसाकडे जाते.
फुफुसाकडं जाते. म्हणजे त्यात ना फक्त रक्त असतंय.
हां.
अन ज्यात ऑक्सिजन असतंय ते.
ते जातंय पूर्ण, स अंगाला आपल्या. म्हणजे मेंदू पासून पायापर्यंत सगळीकडे पसर
हा, हां. म्हणजे जे एक येतेला. आणि एक जातेला.
हा.
म्हणजे ऑक्सिजनच्या थ्रू जातंय.
हां.
आणि येताना रक्ताच्या थ्रू येतंय.
हां.
परत ते रिसायकल होऊन परत जातंय.
परत जातंय. हा मग ते काय असतय. ते रक्त जातंय परत सगळीकडं. हा. म ते किडनीत जातंय शेवटला. सगळीकडन आलं की नाही किडनीत जातंय. ते किडनीत मग फिल्टर होतंय.
हा.
नाही. फिल्टर होऊन मग, त्यात ऑक्सिजन नसतय फिल्टर झाल्यावर.
हा.
ते हून म परत हृदयाकड येते. हृदयातन परत फुफुस. मग ते अस पूर्ण सायकल चालत असतेंया.
जिथं गरज आहे तिथं ते, जे आपलं ड्रग्स असतात. ते तिथं जातात.
हा.
हां.
असंत ते.
म्हणजे इंजेक्शनचा जेवव इफेक्ट होतंय.
हा लगेच होते. इंजेक्शनचा गोळीपेक्षा. हा, हा. सलाईंच काय असतंय. हो बू तो कसा असतोय. तो ड्रग द्यायचा असतोय कीनी
हा.
तो देत असते हळूहळू.
हा.
एकदम कमी प्रमाणात. जरा, जरा, जरा, जरा करत तो द्यायच असतोय.
हा.
त्यामुळं तो, अ सलाईन चढवलेल हा.
नॉर्मल इंजेक्शन असतय, त्यात एकात त्या इंजेक्शन मारतात म्हणजे ते ड्रग मारतात बरोबर आहे.
हा.
म ते नसतं जे सलाईन असतय त्यात काय असतय. त संलाईन.
सलाईनमध्ये, अप पहिला काय असतय ते सलाईन वॉटर असतय ते सलाईन वॉटर म्हणजे काय असत नेमकं? पाणी असतय, म्हणजे डिस्टिल वॉटर माहिते आहे तुला कसं असतय.
कोणत?
डीस्टिल वॉटर.
नाही.
बर म, जे आपलं साधं पाणी असतय.
हां.
ते काय करतात. ते एक, अ इक्विपमेंट म्हणजे मशीन असतय ते.
हा.
ते पाणी उकळत्यात, आणि त्या पाण्याची जी वाफ असतय कि नाही.
हा.
ती वाफ असतात, ती. अ ती एक पाईप असतया त्या पाईप मधन ती वाफ पुढं पुढं पुढं जात्या. आणि मग ते वाफेला गार केलं
हा.
कि त्याज परत पाणी होतंय.
हा.
असं का कत्यात, जे पाण्यात, किटाणू असत्यात.
हा.
ते मारायसाठी, शंभर डिग्रीला उकडल्या उकळल्यावर ते मारतात.
हा हा हा, आणि म ते वाफच का घेतात पाणी का घेत नाहीत?
ते पाणी कसं घेणार डायरेक्ट गरम. आणि जो, ज्यावेेळी पाण्याची वाफ होत्याया की नाही.
हां.
त्यावेळी ते किटाणू सगळे पूर्ण मेलेले असत्यात, पूर्ण.
हां.
त्यामुळे ती वाफच घेतात.
हा हा, म हे तुम्हाला तिथ शिकवत्यात हे.
हा आपलं बारावीला पण होतं आम्हाला हे.
होय.
हा.
बरं.
म, हा म ते ते पाणी ह्याच्यात असतय त्या सलाईनमध्ये.
हा.
आणि त्याबरोबर ड्रग पण घालतात.
हा.
म्हणजे म त पाण्यात ड्रग मिक्स केला की. कसं हळूहळूहळू तो आपल्या बॉडीत जातोय.
ग ते रक्ताच्या थ्रू देतात का ऑक्सिजनच्या पाईप च्या थ्रू देतात.
अ नाही रक्तात देतात.
म्हणजे जसं इंजेक्शन देतात तसं ते फक्त हळूहळू जास्त प्रमाणात.
हा हळूहळू गळतय ते.
हा आणि पुढं काय ते लिपस्टिक सारखं काय?
सपोजिटरली हा बघ आता कसं असते एखाद्या ठिकाणी तुला म्हणजे ते कसं असतयं. कॅव्हिटी ज्या असतात. म्हणजे कॅव्हिटी म्हणजे थांब तुला सांगतो किड नाही ती अ म्हणजे अ आता समज खड्डा समज खड्डा आता ब आपल्या आपल्या बॉडीविषयी बोलायचं नाक आहेत दोन तोंड आहे आणि बाकीचे जे काय असतील ते
हा हा हा
तिथं जर इन्फेक्शन झालं असेल.
हा
तर फक्त डायरेक्ट तिथ इफेक्ट व्हावा त्यासाठी ती त्या सपोजिटरी तयार आहेत, म्हणजे आता समज नाकात इन्फेक्शन आहे तुला मग त्या गोळी गोळी घेतला अस ते गोळी थ्रू कस त्याला वेळ लागणार. हा म हा आणि बाकीच कसं असतंय बाकीच्याला पण वेळ लागणार आणि ते ब्लड मध्ये मिक्स पण व्हायला लागणार मग तसं नवता डायरेक्ट वरच्यावरती त्याचा इफेक्ट व्हावा त्यासाठी ते सपोजिट थ्री नाईन बनवलेला हाय.
म्हणजे सेम टू सेम लिपस्टिक सारखं असतंय.
अ म्हणजे शेप तसा असतोय.
पण ते अप्लाय कसं करायचं बॉडीवर?
कसं असतंय माहित आहे का ते जेल जेल टाईप असतंय. आपला हे माहित आहे आपलं बटर बटर हे बघ बटर माहित आहे आपलं तसं असतंय ते बटर टाईप असतंय आणि ते मग आपण खात हातात घेतलं की ते विरघळतंय म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचरला विरगळ येतंय ते
हां
मग तू तिथं जिथं इन्फेक्शन झाले तिथं घातलास. म्हणजे आता तुला नाकात नेझल इन्फेक्शन हाय. तिथं ते घातलास ते विरघळणार त्याच लिक्विड होतयं पूर्ण बॉडी टेम्परे चर ला आपल्या ते लिक्विड झालं की त्याचा इफेक्ट म्हणजे काय असते बटर मध्ये समज तुला ड्रग दिलाय.
हा
बटर मध्ये ड्रक घालतात आणि त तिथं घालतात ते बटर विरघळंतंय झालंय तेवढंच
म्हणजे तुला ते ह्याच लिक्विड माहितय का जर उठल्यावर ते एक हिरवं हिरवं लिक्विड मिळतंय बघ
हम् नाही रे माहिती नाय माहिती नाय.
आणि त्यानंतर काय आता काय नाव त्याज ते लिपस्टिक सारख्याचं
सपोजिटरी
सपोझिटरी
हा
सपोजिटरी बरं
हम्म आणि काय राहिलं आता अ अ अजून काय होतं रे? हे राहिलं काय आपलं हम्म काय म्हणतय त्याला रोलन वगैरे राहिलं काय?
नाही रोहुन रोहुन ते
हा ते काय माहितीच असल. ते कसे होते ते. हा एक इनललता
सात सात होते हे बघ. कॅप्स्युल अ टॅब्लेट कॅप्सुल.
इंजेक्शन हा.
इंजेक्शन सलाइन अ सब सपोजिट्री आणि अजून एक काय तरी राहिलं.
काय राहिल आता.
अ ते का नाही असं ह्याच्या सारखं होतं ना. कायतर. काय होत्तरे ते. सात नंबरच. काय ना काय तर बघतो सात नंबर ज मला
इंजेक्शन झालं. एक, दोन. हम्म. चार. नाय झाली नाय बरोबर साहाच होते. सातेत होय.
सपोजीट्री.
हा सपोजीट्री एक झाल. आणि काय वायफाय आपलं मग
ते काय मऊ वगैरे ते. ते नही का सरनाभेटते ते. ते काय बाहेर न मागवायचे, लई मस्त झाला. हम्म.
का लिक्विड वगैरे मिळतातच. काय आपलं क्रीम लिक्विड.
हा.
ऑइंनटमेंट एक असते.
काय?
ओंइंटमेंट.
काय असतेय.
अइंमेंट म्हणजे काय असतंय. लिक्विडच असते. पण त्यात ऑइल आणि वॉटर. ते मिक्चर असते. कुठल्या? हॅलो.
हा.
ते लिक्विड आणि ह ज मिक्चर असतं त्यात. ऑइलच.
हा हा.
हम्म.
चालतेय. र ठेऊ काय म.
हा. बरबर चालतय.
हां.